हॅलो.
हॅलो.
बोल की गं, हा बोल की, हॅलो. हॅलो, आला काय आवाज.
हॅलो.
हॅलो, आला काय आवाज. हॅलो, हॅलो
हा बोल हा, बोल बोल आत्ता आला.
आला काय, काय चालंय.
काय नाही बघ. आता जेवून झोपलेलो तोपर्यंत, मघापासून वाट बघालतो‌, केली नाहीस.
झोपणार आहेस काय? झोप मग नंतर करतो. नंतर करतो घे. झोप मग मी पण, आता दहा मिनटं, तूच बोल काय तर मी ऐकतो.
ऐक दोन्ही बाजूनी बोलायला लागते.
हा मग मी आहे की मी जरा त्यात मध्ये मध्ये साथ देतो की हम्म.
काय जेवण केलतीस.
आज होय आज आमच्याकडं अंडी होती. अंडी बनवलेली अंडी हम् नाही असंच. सहज होती शिल्लक म्हणून बनवलेली मग अंडी चपाती भात आमटी.
आणि नाष्टा.
नाशता आप्पे होत आप्पे केलेले आप्पे केलेलं तुमच्याकड काय होतं नाश्ता जेवण
आमच्यात नाश्ता सांजाच होता कालचा राहिलेला आणि जेवन. जेवणासाठी कोबीची भाजी चपाती आंबिल, ताक.
एवढं सगळं केलेलं होय हम्म. मग किती वाजेपर्यंत झोपताय. रोजच करतात होय. आमच्यात ताक असते रोज आमच्यात ताक असते.
नाही ते आमच्या बाबा ना. नाही आमच्या बाबांना मध्ये नागीन उठलेली मग तेव्हा डॉक्टरनी त्यांना आंबिल प्यायला सांगितल्या कमी होईपर्यंत म्हणून आमच्यात रोजच करत. हा तेच की नाचनीच्या पिठामुळ. होय कमी झालय.
अजून येत नाही ते
अं ते जखम अजून एक तोंडाजवळच आहे.
अजुन
दाढी न काय होणार ती वरची स्किन जरा अशी अशी झाल्या ना म्हणजे नाजूक मग ते उगाच कट हा कट तेन होईल आणि एक जखम तोंडा जवळची जिथं. जिथ आपण तोंड उघड झाक करतोय क बरोबर तिथंच आहे मग ती सारखं चिघळा आल्या. म्हणून आणि हम्म आता ट्रिमर ना वरच वरच जरा काढतात पण अजून प्रॉपर करता येत नाही.
होय असूदे घे कमी झालेवर करायची. बाकी तुझं काय चाललंय आणि माणां आणि ते मेन म्हणजे ते आता पहिला पांढरूचा आता पिवळ पडल. किती वाजेपर्यंत झोपतस मग
आता मी रोज तीन ला झोपतोय तीन साडेतीीन ला पाच जारालापतो. ब झोपा आलोय कारण आज मम्मी उठून जरा ते मम्मीचं एक काम
ह.
नाही ते मम्मीची कार्डशीट आहे त्याच्यावर रेषा मारायचे संध्याकाळी काम ह का? मग एकदा म् मम्मी बरोबर चार साडीतला उठत्या ग मग एकदा ती उठली की झूप पुदना नाही म्हणलंव करजो पात
असा आहेय मग आ म राधा माऊची शाळा आता किती वाजेपर्यंत असते. हा चिटकी बरोबर हम्म हम्म हम्म. हा मोहरमची
पुरम नाही का
हा तेच किथे हम्म आणि काय सार तर काही झोपलाय.
मोराड तुमच्या इकड काय काय करतात.
आमच्याकडें काय करत नाही ते सगळीकडे हे जात असतात कि हॅलो. हॅलो हॅलो ते सगळीकडे पीर जात नसतात काय तेच तेच बघायचं की हॅलो बोलालोय.
आ हा आमच्यात पण तेच असते जोरात वाजवत ते पिर फिरवत्या. आणि रात्री काल रात्री काय असते माहितय काय? असं विस्तूतेन मांडलेला असतो आणि त्याच्यावर असं कि माणसं त्या पळत असतात. विसतो हातात तेन घेऊन असं ते बघायला जातात आमच्या इथे सगळी रात्री मोहरमच ते काय त्रासते कत्तल रात्र म्हणून
ह.
हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो.